मठ ब त
हॅलो हॅलो हा बोला क
हा काय करताय
काय नाही बघा आता बसल्या दुपारी
हा हा, जेवलात.
होय.
हा हा, काय नाही, बघा आत्ताच आम्ही पण जेवण वगैरे झालंय म्हटला आता फोन कॉल करूया.
हा, पावसाळा पाऊस आहे काय नाही तिकडे,
पाऊस आहे, असं वातावरण झालेलं आहे सकाळी पडला, आता काम आहे. त्याच पावसाच काय सांगता येत नाही.
हो, आमच्याकडे आता सध्या पडायला लागलाय पाऊस.
कुणीकडे ते,
इस्लामपूर.
हा हा, आम्ही कोल्हापूर.
हा,
बाकी म्हणजे असं घरातच असता का तुम्ही
पाऊस नाही तिकडं.
पाऊस आहे ना बारीक आहे.
हा,
तुमच्या इथे,
ब बारीकच आहे पाऊस मध्ये पंधरा दिवसाच्या मागं झाला मोठा पाऊस.
हो, तेव्हा झाला पण आता सध्या तर नाही.
हो मध्ये आठ दिवस शांत होत. आठ दिवस आता शांत होत.
हो,
आता आणि काय वीस तारखेपासून सांगितल्यात हो,
हम्म, मग मला वाटलं जॉब वगैरे काही करताय का?
नाही नाही, घरीच असते.
तस की, कुटुंबात म्हणजे अ मोठं कुटुंब आहे काय?
काय म्हटला?
तुमचं कुटुंब मोठं आहे, की असं म्हणजे लहान जस,
हा, नाही छोटं कुटुंब आहे.
हा हा हा, आमचं कसं आलंय, आमच्यात लहान मुलं आहेत. माझ दोन मुली आहेत. त्या लहान आहेत. एक पहिलीला आणि एक बालवाडीला आहे. आणि आमचं कुटुंब मोठं आहे दहा जणांच आहे.
होय, हा,
हं,
आणि काय मग फिरायला गेला होता काही नाही.
फिरायला मे महिन्यात गेलेलो.
हा,
देवदर्शन वगैरे सगळं केलेलं.
हा हा,
तुम्ही कुठे गेलेलात का नाही.
आम्ही पण जाऊन आलो की मुंबईला.
मुंबईला मुंबईला कोणीकडे
हा मुंबईला पुतणी असते.
हा हा,
तिच्याकड हा तिच्याकड जाऊन आलो. एक, आठ, दहा दिवस तिच्याकडे राहून आ
दादरला का असं.
नाही वाशिला असते ती.
हां हां हां.
मग ते दादर ला सिद्धिविनायकाचं मंदिर आहे ते परत ते इस्कन मंदिर. राधाकृष्णाचं ते बघितलं. हा मार्बलचं छान आहे. मंदिर तुम्ही बघितलंय?
माहेरच मुंबई आहे.
होय हा हा.
हा माझा जन्म वगैरे सगळं मुंबईचाच आहे. हो लांब लांब आहे, तिथे म्हणजे आमच्या इथे कसं. भरपूर भरपूर ठिकाणी असं काय काय ना काहीतरी आहे म्हणजे प्रत्येक स्टेशनला बघण्यासारखं आहे जस तुम्ही ह्या अदर साईड ला आलात की तुम्हाला सिद्धविनायक मंदिर महालक्ष्मीला महालक्ष्मी मंदिर. परत तुम्ही जरा पुढे गेलात की मुब्मादेवी मंदिर आहे. हजी आली आहे.
हा
म्हणजे खूप काही बघण्यासारखं.
हो फक्त अंतर म्हणजे खूप खूप लांब होते ना एक गाव केल्यासारखं.
हो हो म्हणजे आता आपल्या साईटला कस म छोट्या छोट्या म्हणजे एक पाच मिनिटांनी दुसरं गाव एक पंधरा वीस मिनिटांनी दुसरं गाव असं असतं तिकडे आमच्या इकडे तसं काही नाही म्हणजे असं रेल्वेनेच प्रवास करायचा.
हम्म.
आ जाणवल आम्ही पहिल्यादा च गेलो होतो ही जवळ हितच आहे जवळ जाऊन येउया म्हणायचे आणि ते तास दोन तास लागायचं.
तुम्ही म्हणजे गावची लोक. कशी आहे ते त्यांना जरा टेन्शनच येतं त्या लोकांना आणि ते कसं गावच्या ठिकाणी बाईक गाड्या असं त्यांच्या जवळ असतात. पण आमच्या साइडला तसं गाड्या वगैरे कोणाकडे सहजा नसतय सगळं ट्रेनचा प्रवास असतोय.
होय होय.
ट्रेनने आता नवीन ऍप निघालात ओला वगैरे,
हा कॅब न आम्ही कॅब नच फिरलो कारण आम्हाला कायच माहित नव्हतं ना कुठ चुकलं वगैरे तर, म्हणताना आम्ही म्हंटल. काय जेवढा ह नाही पुतनी राहते.
अच्छा.
आम्ही मग ज्या जीतू तिथ जाईल तिथं आम्हाला वेळच होणार कॅब न वगैरे जाणार आम्ही काय टॅप पीक वगैरे भरपूर आहे ट्राफिक
हो हो मुंबईला मुंबईच म्हणतात त्याला,
हं. होय.
मुंबईला ट्राफिक जसं आहे तसं मुंबईत शिकण्यासारखं पण भरपूर आहे. माणसाला वेळेची किंमत सांगते मुंबईत.
होय होय बरोबर आहे की
तुम्ही त्या वेळे त्या टायमाला त्या ठिकाणी तसं पोहचायलाच पाहिजे.
होय होय
धावती मुंबई हेय.
हो. आणि एवढं वाटलं की, कसं शक्य आहे? आता आम्ही तर फिरायला गेलो होतो. आम्हाला वेळ झाला, तर पण चालत होतं. पण जे नोकर वर्गाचे आहेत. त्यांना शक्य नाही ना ते
हो, ते तर आहेच. हम्म, आता म्हणजे आता समजा, लांब ठिकाणी आहे. आता जरी चर्चगेटला जरी जॉबला आहेत, आणि ते विरारला राहतात तर त्यांना सकाळी तीनला, चारला उठून पहिली ट्रेन पकडायवीच लागते.
होय.
कारण की तोपर्यंत ते ती व्यक्ती आठच र्ऑफिस आहे, म्हटलंवर त्यांना जाणं काम, काम आहे. त्या ठिकाणी जावंच लागतं त्या लोकांना.
हा हा हो का
हम्म.
आणि ते कॅबच वगैरे पण दर भरपूर आहेत.
हो, म्हणजे तुमचं प्रत्येक हलाच आहे, अस आहे. म्हणजे अकराशे, नऊशे, आठशे, असं.
होय, म्हणजे ऍडवटेज केलेलं, म्हणजे करतात ना. ऑर्डर केल्यानंतर लगेच, म्हणजे कॅब बुक केल्यावर येतय, असं.
हो.
पण ते खूप महागडा आहे. ते
हो म्हणजे, आता तुमचं पे तुमचं तेवढंच आहे, अंतर पण तेवढंच आहे हो. आता तुम्ही, वाशीला समजा, वाशीला, राहता. तर तुम्हाला वाशी. ते दादर जायला तुम्हाला दीड दोन तास, तर आरामात जात. प तेवढंच तुमचं हा, तेवढं तुमचं पेट्रोल सुद्धा जात. भले त्यांच पेट पेट्रोल वर नसत, सीएन जी वर जरी असलं, तरी ते पेट्रोलचच दर लावतात.
हो, बरोबर आहे की.
मग तोच प्रवास तुम्ही रेल्वेने करू शकता. पण तुम्हाला कसं? तुम्ही पहिल्यांदा गेला, म्हटलवर तुम्हाला तस. फ फास्ट चढणं आणि उतरणं, ह्या गोष्टी होत.
हा माहित पाहिजे ते.
हा, मग त्यासाठीच. आणि आता पेट्रोलचा पण दर भरपूर वाढतो.
होय. पेट्रोलचे दर भरपूर वाढल्यात. महागाई.
मम्मा, हा हा.
आणि, आणि कुठे फिरून आला तुम्ही?
आम्ही इकडे, म्हणजे जसं तुळजापूर गेलं. पंढरपूर, अक्कलकोट.
हा, तुम्हाला काय, म्हणजे. मुंबईत राहिल्यामुळे, तिथलं काय असं किरकोळ वाटत असेल.
हो, आम्हाला काही वाटत, नाही. आणि मेन, म्हणजे मुंबईत. म्हणजे मी असं गोरेगावला राहते म्हणजे पूर्ण प्रॉपर अंधेरी साईडला राहते. प्रॉपर मुंबईतच राहते, त्यामुळे सगळं ती ठिकाणी सगळ. हर्बल, सेंट्रल सगळ लाईन मला माहिती आहे. ह
हां
जर तुम्हाला इस्लामापूरला वगैरे काय असल्यासारखं.
इस इस्लामपूरला बहे वगैरे आहे की बघण्यासारखं
काय म्हंटलात?
काय विचार म्हंटला तुम्ही?
इस्लामपूरला तेच बघण्यासारखं काय आहे?
हा तेचं की बहे वगैरे बहे बहेम बहे म्हणे अक अकरा मारुती अह पैकी एक अकरा मारुती आहेत ना हां हां त्यापैकी एक हे ठिकाणं आहे म्हणजे रामसीता वनवासाला जाताना ते तिथं काय तर सीतेने आंघोळ केल्या. आणि तेव्हा ते सीतेला बघून गंगा माईला असं अह आनंदाचं भरत आल्यानंतर ती असं एकदम ओसंडून व्हायला लागली ना. मग त्या रामां हा रामाच्या स्पर्शानं मग तेव्हा ते हनुमान मानाने असं मध्ये उभारून ते पाणी अडवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं ते दोन बाजूला असं पाणी जा वाहतंय. ते हा मारुतीचं म मंदिर आहे ते.
हा.
आणि रामाचं पण आहे मंदिर पण अकरा मारुतीपैकी एक म्हणूनच प्रसिद्ध आहे ते.
आम्हाला माहित नव्हतं बरं झालं तुमच्या
हा आणि शिराळाला पण एक काय बघा तिथंच जवळ इस्लामपूर पासून शिराळाला जवळ की नाही.
हा.
अ अकरा मारुतीपैकी एक मारुती होतोय. हा आणि हे पण इस्लामपूर पासून जवळच आहे बहे म्हणून
हा हा हा. म्हणजे रामा रामसीता एवढा म्हणजे हा वनवास करत करत कुठल्या कुठेच गेलेत.
हा तेव्हा तेव्हाच आहे ते.
हम्म हम्म हम्म.
त्यामुळं ते म्हणजे हेच आहे ना असं म्हणजे स्वतः ते रामाने स्थापन केलेलं आहे ल हे हनुमानाचं हे तिथं.
चांगलंय बरं झालं.
हो होय तेच की. आणि असं काय कथा माहित असली की आपण जाऊ शकतोय ना बघ बघून तरं येऊया असं छान वाटतंय तिथं असं.
आपल्याला काही माहीत नसल्याने तिकडे तिकडचं काय आ आजूबाजूच माहित असलं तर जायला काही आवडतं म्हणजे आम्ही असं दुसऱ्यांना पण सांगू शकतो.
होय. आता कोल्हापुरात कसं रंकाळाला जातायं क नाही असं कंटाळा आला की कि तसं इथं सगळेजण बहेला जातात पाणी आहे ना तिथं असं भरपूर पाणी पा म्हणजे पाय सोडून बसायला असं भरपूर आहे एरिया बसायला वगैरे जेवण मग घेऊन वगैरे गेलं
जसं आता इकडे आजराला रामतीर्थ म्हणून आहेत.
हा ते आजाऱाच हा हा बरोबर आहे तसंच होय होय बघितलं आहे मी माग
तिकडे सुद्धा काहीतरी रामाचं काहीतरी आहे
हां ते काय गडबडीत आम्ही कथा नाही बघितली. वाचली ते एवढं आठवत नाही म्हणजे वाचल्या कथा ती
मी पण असं तिकडे अजून गेलेली नाहीये माझी म्हणजे अ चुलत बहीन तिथे राहत होती प ती एकदा असं म्हटलेली पण असं आमचं अस वेळ आली नाही असं सांगण्यासारखं पण मी असं आता तुम्ही म्हटलात ना पाय सरकून म्हणजे पाय बसू सून वगैरे असं निवात बसू शकतो ते मला आठवलं
हां
बरं झालं चांगलंय तुम्ही कधी आलेलात त्या मग इकडे अस या साईडला केव्हा कोल्हापूर साईडला
कोल्हापूरला वगैरे आम्ही लक्ष्मीला म्हणजे येतोय की महालक्ष्मीला
हा हा हां ज्योतिबा महालक्ष्मी वगैरे
हा ज्योतिबा पण नाही होत शक्यतो ते दसऱ्याच्या वेळेला करतोय ना मग ते गर्दीच असते सगळीकडं
हो् हो
मग कोल्हापूरच्या अंबाबाई म्हणताना करायचं एकदा अस एक दिवस
हा हा मग तुमचं इथं इस्लामपूर च ईश्वरपूर झालंय का?
होय होय
हम्म ते इस्लामपूर का असं नाव हे केलं?
होय होय ईश्वरपूर झालय ते जवळ जवळ दहा वर्षापासून मागणी होती
हा हा
ता केल्यात
ह कारण की आमच्या इकडनं अशी बस वगैरे जाते
हा हा
ते ईश्वरपूर असं लिहिलेलं असतं
होय होय पूर्ण म्हणजे गावात सुद्धा बहुतेक म्हणजे मोठ्या मोठ्या पाट्या आहेत ना ते ईश्वरपूरच केल्यात असं पूर्ण बदललंय वर्षात ह्या एका वर्षात सगळं पूर्ण बदलून टाकल्यात